तेच मग अजून तुम्ही कुणाला तरी केलं का नाही, मग आणि आपण बोलूया असं करूया.
हम्म चालतय कि.
आत-आताचा पण एक सारखं केलं तर ते आणि कट होतय हो. लागतच नाही, नाहीतर रेंजच नाही.
होय, असं होतंय हा. अं, झाला का? नाही अभ्यास पोरांचा.
अभ्यास त्यांचा रात्रभर चालू असतो. झाला तर होतयंच लगेच. नाहीत तर, रात्री पप्पा येईपर्यंत अभ्यासाचं असतात त्यांचं. असं करतात ते. पप्पांच्या समोर जरा कराया लागतंय.
होय.
लय दमवतोय तो. आणि ते अभ्यास पण भरपूर आहे हो इंग्लिश मिडियम मध्ये.
हा हा व्हयं. भरपूर असतंय त्यांचा
आणि इथले नाही, मी तिकडं अ
हा हा.
तिथं नाही आधी घातलंय. तिथं म्हणजे ऑलिमपेड ला शाळा आहे. नाही ते, जरा कमी अकॅडमी सारखीच आहे. ॲकॅडम पद्धतीची आहे. असं आहे. आणि ते सगळं आपल्याला चो चौथी पुरतं ते हाय, ते म्हणजे स्कॉलरशिप मध्ये असायचं ना आपल्याला ते पॅरेग्राफ मध्ये हुडकुन असं लिहायचं. ते आत्ता आहे त्यांना.
हा.
असं आहे इंग्लिश मध्ये ते, बघून आमचं डोकं फिरायला लागलंय ते. यावेळी आपण डायरेक्ट पहिली पहिलीला जात होता, ह्यांना समजायला लागलं आपल्याला पण.
होय. थांब थांब. होय घे म्हणालाय, आंऽऽऽ...
जरा घेऊनच फिरा.
होय घेऊनच फिर म्हणतोय नुसता, बसत नाही खाली नको म्हणतो.
व्हयं ना.
हम् हम् नुसता बाहेर म्हणतोय.
बाहेर आता वातावरण किती हे झालंय बघ, बाहेर तरी पॅकच ठेवायचं असं वातावरण झालं की.
होय, पॅक नको म्हणतंय ते नुसता गरम होतंय लगेच त्याला.
होय ने, म्हणजे फुल. कपडेच घालायचं असं झालं कीणी फुल, टी शर्ट वगैरे असंच घालायचं.
होय होय.
कसं ते इकडं, तिकडं पण फिर तेच नाई ढास वैगेरे पण चावत्यात. ते फुल ठेवलेलच चांगलं ओ असं.
होय. आजमा, आज.
हम्, बोलतोय की.
बोलतोया सगळं. दादा म्हणतोय, दीदी म्हणतोय, मम्मा, पप्पा. बोललं ते शब्द बोलतोया होय.
दात आलेत.
दात आल्यात सातव्या महिन्यांतच आल्यात त्याला. लवकर आल्यात होय
म कुठं दाखवताय आता मग त्याला दवाखान्यात इथ तुम्ही? गुरुकृप, हा हा आम्ही पण तिथंच दाखवतोय. छान आहेत ते डॉक
होय चांगला आहे गुण येतोय लगेच.
हा आणि समजून वगैरे पण सांगत्यात नई.
होय
हाय थांब जरा.
काय?
आ ही मुलंच की मध धी मधी मधी करत्यात बघा. लय असतया त्यांचं, ते मुलगीला ढोस देऊन आले आणलेत नई.
व्हय.
ते जरा सहा पाच -सहा वर्षाचं ते
हा सहा पाचव पाच वर्ष पूर्ण होतील बघा.
हा म्हणजे पाच -सहा वर्षात देतेत नई मग, ते सातवं वर्ष आता त्याला लागलं नई. त्यामुळं मग सातव्या वर्षात घेतलं ते.
हा हा हा हा
झालंय तुमच्या मुलाला झालं असेल नई. सगळं आता एका वर्षाच आता दीड वर्षात एक- दीड वर्षाचा पण भरपूर दामोवतय इंजेक्शन.
होय
ढोस ते होय, ते पण पाय सुजतोय. होय दीड वर्षाच म्हणजे ते मांडीतच देत्यात नई ते मांडी पण सुजत्याशी हं दीड वर्षात झालं की, मग तीन वर्षाच
होय होय तीन वर्षाचा ओ मॅडम कवा फोन लावतील तवा तिनी सांगतात नई फोन लावून दोन तास लागेल. कवा डोस असत्याती ती, कळवते मॅडम.
हा हा हा
हू त्यात
सांगत असल हा हा.
होय हा ढोस कधी आहे ते सांगतात हो हो होय झालाय की नऊ महिन्याचा.
हा हा हा. म्हणजे तिथं एक जण आलती घ्यायला, नऊ महिन्याचा ढोस घेतला नाही ते परत देत नाहीत.
होय. हा हा.
अस होतय.
होय देत नाहीत परत झाले की हां.
आहेत मग ते पुढचे आत्ता आहेत तेच देतेत.
हो होय.
आमचे तर झालेच आता आता मुलाचाच एक राहिला पाच सहा वर्षाचा.
ह
पाचवा चालूये नई, दमवाय लागलाय हे बघा.
कुठे जायचं, हम्म
होय व्हय?
काहीतरी खेळाय बिळायला द्या की त्याला मग.
पोरं खेळातील ती गेली.
हा म्हणून रडतं असंल.
हो.
भूक वगैरे लागली असेल होय. तेच की ढासांन ‌मद, ढासांपासून तर लई मुलांना हे करायचं आहे बघ.
जपायला लागतंय होय. डेंगू तेन होतंय. होय, मासतेय की.
हां.
हां
लई ढास अं तं कशी ते कशी, गटारण ते असले की नाही लई ढास येतेती यावेळी.. ह्या वेळीच लय ढासं येतेती, परत येत नाहीत. ह्या टाइमालाच लय येतेत हं.
म्हणजे सात साडेसातच्या टाइमात लय ढास येत्यात.
लई ढास येतात हो, होय आणि लय चटा चटा चावत्यात.
चावत्यात
तुम्ही गेलता का नाही माहेरला?
माहेरला परवा गेली ना. आता ब उद्या आणि जायचं त्या आत्तींन बोलवल्या.
हा हा हा.
हम म्हणजे ते कसं सासूबाईंचे हं. ते गो गोड करायला बोलवत्यात नही.
काय करायला?
तोंड गोड करायं, म्हणजे असं काही तर गोड धोड जेवण करून बोलवत्यात जेवायला. अ म्हणजे आजारच होते, असं झोपूनच होते.
हं हं म्हणजे सासूबाईची कोण म्हटला तुम्ही?
वडील वडील.
हा हा हा. होय. मग त्यांचं पण इचलकरंजीच आहे व्हय माहेर.
नाही इकडं हे हाय काय ते सानगाव.
हा हा सांगाव इकडं व्हय ते हा हा.
थोडं आमची आत्ती पण तिथंच आहे नानही.
होय
पपांची बहीण हा.
हा, हा, हां
परवा गेलेलो बुधवारी मम्मीन बोलवल्याली. त्या आत्तीन बोलवल्या मग जायचं हाय.
सरासनी शिक
ते रवूवारी ब रविवारी शन ते असं का ते बंद, जास्त हायेत लागत्यात ना? हा हा
बहुतेक लागत असतील, काय माहीती बघाय पाहिजे करून उद्या, उद्या बघूया तरी पण
होय तेच कि
हम्म
काय काय होतय
लागला, लागल, लागतोय.
होय
हम्म
आणि काय म्हणताय? सात मिनिट झाले आता
हां
सात मिनिट झालं, आठ मिनिट झालं म्हटलं आता.
अजून दोन मिनटं अ होय. बसलाय चॉकलेट दिलं हातात, बसलाय शांत.
होय मग चॉकलेट असं अडकत घालत नाही नी तोंडात ते.
नाही, स्ट्रॉबेरी चॉकलेट हाय
हम, हम म ते नाहीतर अडकाय बिडकायच हो जाऊन ते.
नाहीच स्ट्रॉबेरी आहे ते मऊ असत्यात नयी जरासं
हा, हा, हा ते पण कसं एक, हो एकदमच नाही जातय नयी ते गुळी काय असं हे होत नाही अचानकच जातय ते
होय, होय
त्याला कुठले दात आलेत, वरचे आलेत का खालचे आलेत?
खाल, पहिला खालचे आलते, आता वरचे आल्यात चार खालचे दोन आहेत.
अ ते पण वरचं चांगलं, खालचं चांगलं असं काय म्हणत्यात काय?
हम्म नाही म्हणजे अगं वरच आली की पहिला त्येच्या मामानं चांदीची वाटी तेन घ्याय लागत्या म्हण.
हा, हा म्हणजे होय काय आणि खालचं चांगलं म्हणतेेत काय? अस, म्हणतेेत बा असं ते त्यामुळं म्हंटलं ते खालचं, खालचं दात आलेलं चांगलं म्हणत्यात, मामासाठी चा म्हणजे
हम्म, मामांसाठी चांगलं हा म्हणजे वाटी घ्याय लागतीया नय
हा हा तेच की
त्यामुळ तसं ते म्हणत असतं
मग व खालचं चा
त्याला खात चालत पहिला हा, मामाचं पैत होत.
आ.
मामा च मग असलं ना तेवढंच.
वाचवलं त्यान, आमचे पण दोघां ची खालती आलती बघा. दो दोघांची पण वरच आलं नाहीत. ते आमच्या धीराचे धीरात चा मुलगा आहे नाही. त्याला भुराचा चालता, मग त्याच्या मामा घेऊन आलता बा इथ.
होय. हम्म, चटणीची वाटी मारायची असत्या म्हणलीत.
हा तेच की, आणि ते कुणाला पण असं द्यायचं असं काय असतंय ना.
होय.
आस, तुमच्या मुलाचं नाव काय?
शिवांश.
शिवांश. फेमस नाव आहे नाही शिवांश. लई जणांच.
होय, आता आलंय ट्रेंडिंगला चालू आहे तेच.
होय, आणि छान पण वाटतय ते घ्यायला.
भारी वाटतं, हा महादेवाचं कांशाचं नाव.
होय काय, म्हणून जास्त, म्हणजे जास्त जणांचं नाव आहे ते.
शिवांश हा.
हम्म, शिवांश, शिवाज्ञा.
शिवांन्य हा.
हम्म.
चालतंय आणि काय म्हणताय.
झाले चाल, होय-होय पाठवते गी चाल. ठेऊ काय मग.
ठेऊ काय? हा-हा.
हा.
बया-बया-बया-बया-बया.